हॅलो
कसे आहात तुम्ही
अरे मी म्हणत म्हणत होते की आज ना पण शाळेत आपल्या शिक्षकांनी जे सांगितलं ना त्या विषयावर विषयावर खूप छान माहिती दिली ना.
हो अगदी खरं आहे
हो मी तर ते ऐकल्यानंतर ना मला जाणवले कि आपण अ आपण सकाळ पासून रात्रीपर्यंत किती प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करत असतो
हो आपण सकाळी उठण्यासाठी वापरत असलेल्या मोबाईलचा अलाम असो घरातले इलेक्ट्रॉनिक् उपकरणे असो किंवा इंटरने इंटरनेट दवारे मिळणारी माहिती असो तंत्रज्ञानाशिवाय आजचे जीवन कल्पनिक कार्य येणार नाही
हो आता पूर्वी तर लोकांना एखादी माहिती मिळवण्यासाठी ग्रंथालय जावे लागायचे आणि पुस्तके शोधावी लागायची आणि खूप वेळ खर्च करा करावा लागायचा पण आज असं नाही होत ना इंटरनेट त्यामुळे काही सेकंदातच आपण माहिती काढू शकतो
हो आणि विद्यार्थ्यांसाठी तर तंत्रज्ञान एक मोठे वरधनाचे हो आणि विज्ञान तंत्रज्ञान मोठे वरदान ठरले आहे ऑनलाइन वर्ग शैक्षणिक व्हडिओ ई पुस्तके आणि विविध शिक्षणत्मक ऍप्स मु शिक्षण खूप सोपे झाले. आहे
हो हे तर खरं आहे आणि मला ना आठवते की काही वर्षांपूर्वी ना ऑनलाईन शिक्षण इतकं लोकप्रिय नव्हतं पण आता अनेक विद्यार्थी घरबसल्याही जगातील सर्वोत्तम शिक्षकांकडून शिकतात शिक्षण घेऊ शकतो
अगदी बरोबर म्हणो यामुळे शिक्षणाच्या गुणत्वता वाढली आहे आणि विद्यार्थ्यांना नवीन संधीही उपलब्ध झाल्या आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आता चांगले शैक्षणिक साधन उपलब्ध होऊ लाग लागले आहेत
हो. तंत्रज्ञानामुळे तर संवाद साधणे देखील खूप सोपे झाले आहे ना, आता पूर्वी एखादे पत्र पाठवले कि, त्याच्या उत्तर येण्यासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागायची ना.
पण आता, आपण काही सेकंडात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असलेल्या व्यक्तीशी व्हिडिओ कॉल बोलू शकतो, त्यानंतर अंतर खूप कमी झाल्या सारखे वाटते. आणखी आपुलकी ही वाढते.
हे तर खरं म्हंटलं तू, आता आपले नातेवाईकच दुसऱ्या शहरात किंवा देशात असले तर, आपण त्यांच्याशी सहजपणे संपर्क क करू शकतो ना.
तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त शिक्षण आणि संवाद पुुरता मर्यादित नाही. आरोग्य क्षणातही त्यांनी मोठे क्रांती घडवली आहे.
हो ओ, आज तर अनेक आधुनिक यंत्रामुळे रोगांची नि निदान लवकर करता येते, ना आणि उपचार अधिक प्रवा- प्रभावी कर प्र- प्रभावीपणाने करता येते.
डॉक्टर ऑनलाईन सल्ला देऊ शकतात. रुग्णाचे अहवाल संगण्यावर सुरक्षित ठेवले जातात आणि अनेक शस्त्रक्रिया आधुनिक उपकारांच्या मदतीने आधुनिक अचूकपणे केल्या जातात.
हो आणि बँकिंग क्षेत्रातही तंत्रज्ञानामुळे मोठे बदल झाले आहेत ना. पूर्वी तर बँकात जाऊन तासन तास रा आ रांगेत उभे राहावे लागायचे आणि आता आता किती लवकर आपले काम होतात ना.
आता मोबाईल बँकिंग, ऑनलाइन व्यवहार आणखी डिजिटल पेमेंटमुळे काही मिनिटात अ आर्थिक व्यवहार पूर्ण होतात. त्यामुळे वेळ आणि श्रम दोन्हीही वाचतात.
हो आता बघ ना, आपल्या घरातही ईतर अनेक तंत्र तांत्रिक उपकरणे आहेत ना. वॉशिंग मशीन, रेफ्रिजिरेटर आहे, मिक्सर आहे, मायक्रोवेव यासारखे किती सारे सारखे घरकाम खूप सोपे झाले. आपल्या या याच्यामुळे
हो त्यामुळे लोकांचा वेळ वाचतो. आणखी ते इतर महत्त्वाच्या कामाचे अधिक वेळ देऊ शकतात. पुराना काळात असं नव्हत.
हो आणि तंत्रज्ञानामुळे तर मनोरंजनाच्या क्षेत्रातही मोठा बदल झाला आहे ना, आता लोक सिनेमा आणि गाणी विविध कार्यक्रम मोबाईल किंवा संगणकावर सहज पाहू शकतात. काही प्रॉब्लेम होत नाही त्याच्यात
हो पण त्याचा वापर योग्य प्रमाणात करणे देखील आवश्यक आहे, कारण कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात वापरली तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
होय हे तर अगदी बरोबर म्हंटलं तू, खरी गोष्ट आहे हे तर, आणि लोक ना तासन-तास मोबाईल वापरतात. ज्यामुळे त्यांच्या डोळ्यावर आणि आरोग्यावर परिणाम पडतो हेही चांगलं नाही आहे ना आपल्या
अधिक वापर केल्याने, अभ्यासात लक्ष कमी होतात. आणि वेळेचा होऊ शकतो आणि जास्त मोल पाळल्याने चष्माही लागू शकतो. तो.
हो म्हणूनच तर तंत्रज्ञानाचा वापर ना करताना. संतुलित राखणे खूप महत्त्वाचे आहे.
मला वाटलं की तंत्रज्ञान हे एका धारधारशास्त्र सारखे आहे. योग्य प्रकारे वापरले तर ते खूप फायदेशीर ठरते, पण चुकीच्या पद्धतीने वापरले तर नुकसानही होऊ शकतात.
हो हे तर खरं आहे, नुकसानी होऊ शकतो. आणि अ किती सुंदर उदार उदाहरण देतोस तू. खरच हे तर तंत्रज्ञान जे आहे ना, आपल्याला अनेक सुविधा देतात. पण त्यांच्या जबाबदारीने वापर करणे ह आपली जबाबदारी आहे. कारण आपल्या हातात आहे कि आपल्याला चांगलं व्य व्यवहार करायचा आहे कि वाईट.
भविष्यात तंत्रज्ञान आणखी प्रगत होईल. कृतिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स आणखी स्मार्ट उपकरणामुळे जीवन आणखी सोपे होईल.
हो पण त्याच्याबरोबर माणसाचे नैतिक मूल्य. सामाजिक संबंध आणि मानवी भावना यांनाही तर महत्त्व दिले पाहिजेत ना. हे ही. तर किती महत्त्वाचे आहे ना.
हो अगदी बरोबर कारण तंत्रज्ञान आपल्याला सुविधा देऊ शकते. पण माणुसकीची जागा घेऊ शकत नाही.
हो खरं आहे तर. म्हणूनच तर तंत्रज्ञानाचा उपयोग जीवन अधिक चांगले आणि सुरक्षित सोयीस्कर बनवण्यासाठी करायला हवा.
आणि त्याचा वापर करताना वेळेच नियोजन, सुरक्षितता आणि जबाबदारी यांचा नेहमी विचार करायला हवा.
हो आजच्या, बघ ना, आजच्या जगात तंत्रज्ञानाशिवाय जीवनाची कल्पना करणे किती कठीण आहे ना. पण त्याचा योग्य वापर करणे ही प्रत्येकाची जबाबदारी पण बनली आहे आता तर.
हो तंत्रज्ञान हे प्रगतीचे साधन आहे. आणखी त्याचा सुविवापर केल्यास व्यक्ती समाज आणि देशाच्या विकासाला मोठी चालना होऊ शकते. जसं की आता जे मोठी महामारी कोरोना आलती. तुला माहित आहे का?
हो.
त्यामुळे स त्यामुळे शिक्षकांना आणखी अ मुलांना मोबाईलच्या खूप मोबाईल आणि लॅपटॉपचा खूप वापर केला असत केला आहे.
हो म्हणूनच तर म्हणूनच तर सगळे म्हण तात ना की अ मोबाईल फोनचा वापर करताना संतुलित संतू संतुलन राखणे किती खूप महत्वाचे झाले आहे आता कारण लहान मुलं आणि अ जे मोठे लोक असतात ते वापर करतात तासंतास वापर करत राहतात मोबाईलचा.
हो आता कोरोनांतरचे मुलं, तर बाहेर खेळायला दिसतच नाही, आपल्या वेळेस तर मोबाईल आणखी सोशल मीडिया हे सगळं होत-होत पण खूप कमी प्रमाणे त्यामुळे आपल्याला भेटलं नाही, आणि खूप चांगली गोष्ट आहे की आपल्याला मिळालं नाही मण आपल्याला ते सगळं लहानपणाच्या आठवणी मित्रता आणखी खेळ हे खूप छान वाटले
हो अगदी बरोबर खरं म्हंटलंस तू तर बघ ना सोशल मीडिया मु तर जे लहान मुलं असतात ते नुसते फोन मध्ये गुंतले राहतात आणि अभ्यासात तर बिलकुल लक्षही क राहत नाही त्यांच लक्ष कमी होऊन जात शिकतही नाही फोनच बघत राहतात वेळेच्या अ अपव्यही होऊ शकतो ना त्यांना.
हो कारण आजकालच्या मायबापांनाही त्यांना मोबाईल नाही द्यावाला हवा दहावीचा आणखी अकरावीच्या आधी तर बिलकुलच नाही कारण की त्यांना तेव वेळ पडतच नाही आणखी तेव तर काम राहतच नाही.
हो अगदी बरोबर म्हंटलं तू आता जे अनेक लोक असतात ते तासन तास मोबाईल वापरतात आपल्या मुलांनाही फोन देऊन देतात आणि अ शांत करवून देतात की बघ बाबा तू मोबाईल बघ.
हो असं जेवणा वेळेशी होते लहान मुलं मोबाल मग ते जेवणा वेळे सांगित त्यांच्या हातात मोबाईल घेतला तर खूप चिडचिड करतात आधी. नव्हतं,
त त्यामुळे ज मोबालचा वापर आहे ना ते आपल्याला संतुलित नियने करायला हव.
हो खूप खरं बोलली तू आणखी स हे आजकालच्या पिढीला पण समजायला हवं
हो मी तर हेच म्हणते की, जेही काही आपण फोन मोबाईल, टीव्ही, फ्रीज जे काही वापर करतो ना ते संतुलित वेळाने आणि संतुलित रा राखणे हे खूप महत्वाचे आहे आपल्यासाठी. कारण ते आपल्या शरीरालाही जसे फोन जास्त पा बघितले तर डोळे खराब होऊ शकतात आपले.
हो मी तर फोन कमीच बघतो म्हणून मला चष्मा पण लागला नाही, आणखी माझे डोळे पण दुखत नाही.
हो-हो हे तर खूप हो हे तर तुझी खूप चांगली सवय आहे मला तर लागलाय चष्मा.
हो का मग तू कधीपासून सवय लावली तर,
मी तर आता सवय लावलेली आहे आता हळू-हळू लागेल एकदम नाही लागू शकत ना.
हो का बरोबर, बरं खूप चल चांगला वाटेल, त बोलने.
धन्यवाद,
हो धन्यवाद,
हो,